हॅलो!
आवाज येतोय का ओ?
हॅलो आवाज येतोय का माझा?
हो क्लिअर येत आहे माझा आवाज येत आहे का अडकत आहे?
नाही नाही क्लिअर येत आहे.
हा आता मला तुम्हानं काही गोष्ट सांगायची होती, या गोष्टीबद्दल मला खूप दिवस झालं बोलायचं होतं. की
हां बोल ना
फिरायला जाणं फिरायला जाणं, खूप दिवसानंतरन मला कुठ तरी लांब फिरायला जायला मिळालं, ते पण कॉलेजच्या ट्रीप मधून.
होय का?
हा तर मग हो तेच तुम्हाला सांगायचं होतं मला, माझी ट्रीप मी अ आतापर्यंत कधीच मी समुद्र असा कळतं झाल्यापासून बघितला नव्हता. आणि मला समुद्र पाहायची खूप इच्छा होती. म्हणजे, परत एकदा मी खूप लहान होतो जेव्हा मी समुद्र पाहिला होता पहिल्यांदा आणि त्येच्या आटा वगैे, मी आतापर्यंत आता मोबाईल जेव्हापासून आलेलो आहे, आपण बघतो की रील्स येतात इन्स्ट. स्टाग्रामला आपण बघतो त्येच्यामध्ये समुद्र दाखवलेला असतो आणि लोक व्हिडिओज फोटोज वगैरे क्लिक करतात तसच मी अ हो, हो मग त्या हिशोबाने मी विचार केला होता की अ फिरायला गेल्यानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत, मला त्याच्यासाठी फिरायला जायचं हाय मग काय झालं आमच्या कॉलेजमध्ये अचानक ट्रिपं चा प्लॅन निघाला होता, मग मी ट्रीप साठी नाव दिलं आणि अ मॅम माझे नाव घेतल्यानंतरन ट्रिप फिक्स झाली होती सगळ्या स्टुडन्ट सोबत आमच्या फ्रेंड्सच्या ग्रुप सोबत आम्ही वेंगुर्ल्याला गेलो होतो, जे तळ कोकणला आहे. अ, खूप लोकांना याबद्दल माहीतच असेल आणि काही जणांना माहित देखील नाही की वेंगुर्ला नेमकं कुठं आहे. कारण की कोकण पहिल्यांदा तर महाराष्ट्रात डोक्यात येतं की समुद्र म्हणजे कोकण गोवा किंवा अ, सिंधुदुर्ग वगैरे ते सुद्धा कोकणाचाच भाग हाय पण तळ कोकणमध्ये सुद्धा काही असे मोठमोठे समुद्रकिनारे आहेत जे इतके सुंदर आहेत बघायला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते खूप सारे जे अशी गर्दी असते ना माणसांची त्याच्यापासून तो दूर इलाका आहे, म्हणजे मोजकेच लोक असतात. समुद्र किनाऱ्यावरती, इतकी मजा आली मी तुम्हाना सांग तो पहिल्यांदा तर आम्ही अ बस केली होती आमच्या कॉलेजनी आणि आम्ही बसनी जात होतो. प्रवास करताना सगळ्यांना मजा आली, पण मला त्रास झाला, कारण की मला थोडासा प्रॉब्लेम आहे बस मधून प्रवास करताना, अ. पित्ताचा त्रास होतो, तुम्हांनाही होतो का?
हो होतो ना,, वोमिटिंगचा त्रास भरपूर होतो, बस लागते त्याला म्हणतात आपण म्हण तो एका मराठी भाषेत, कि बस लागणे
हो तो प्रॉब्लेम खूप. त्रास देतो मी, अ खूप गोळ्या खाल्ल्या त्याच्यासाठी, मी सकाळी एक गोळी घेतली होती ती दुपारी परत घेतली, आणि सकाळी सहाला आम्ही निघालो होतो, आम्हाला पोहोचायला अ. दुपारचे दोन तीन वाजले, आणि तिथं गेल्यानंतर न. अ जेवण वगैरे आटपून, आम्ही चार साडे चार वाजू. वाजेपर्यंत तर बॉटनी, या सब्जेक्ट वरती आम्हाला ट्रिप नेली होती. मग आम्ही, अ वेंगुर्ल्यामध्ये एक मोठी नर्सरी आहे.. तिथे आम्ही साडेतीन वाजता पोहोचलो. आणि ती नर्सरी पूर्ण व्हिजिट केली, तिथे नोट्स वगैरे घेतले, ते सगळं बघितलं. आणि मेन, ह्याच्यासाठीच ट्रीप निघाली होती ती एज्युकेशनची ट्रीप होती. मग आमचे शिक्षक लोकं अ म्हणू लागले की आपण. अ फक्त एज्युकेशन तर आणली नव्हती, अ ट्रिप. तर मुलांनी सगळ्या तयार व्हा थोड्या वेळात आपण बीच वरती जाणार आहोत, मग तिथं आम्ही सगळेजण संध्याकाळी बीच बीच ला गेलो, वेंगुर्ण्याचं बीच होतं खूप इतकं सुंदर सनसेट बघायला मिळाला आम्हाना. अ खूप भारी फिलिंग येत होती की असं क्षितिज म्हणतात कि ते दिसतं, असं समुद्रानंतर पण जमीन दिसत नाही लांब लांबपर्यंत, आणि समुद्राच्या लाटामागे पुढे थोडं पहिल्यांदा गेल्यानंतर भीती वाटत होती की, अ पाणी आपल्याला आत ओढतं की काय पहिल्यांदा पाहिले असं उतरलो आणि पायाला सगळी वाळू, परत आणि खूप मज्जा केली तिथं, आणि जे माझ्या डोक्यात होतं,, जसं की मी स्वातीला सांगितलं, मला पण फोटोज काढायचे होते रीलस बनवायच्या,,, मी तुम्हाना सांगतो,, हे सगळं माझ्या डोक्यातून निघून गेलं. आणि मला असं वाटलं,, की मी आता तिथे आहे, मला हच्यामध्ये फक्त मज्जा करायचीय. आणि आमच्या फ्रेंड्सचा जो ग्रुप होता त्या सगळ्यांनी मिळून फक्त तिथं अ मज्जा केली,, बाकी कोणतीच गोष्ट नाही, फोटोज सुद्धा आम्ही काढ ले नाही,,, इव्हन आम्ही आमचा मोबाईल, लांब ठेवून गेलो होतो. आणि आम्ही समुद्रात मज्जा केली खूप,, इव्हनिंग बीच पहिल्यांदा बघितला. बघीतला ते बघीतला आयुष्यातला पहिला बीच म्हणजे आयुष्यातला म्हणता येणार नाही, पण कळतं झाल्यानंतरचा पहिला बीच मी बघितला. आणि तो इव्हिनिंग बीच होता, जो सगळ्यात सुंदर म्हटला जातो. मला खूप मज्जा आली तिथे, आणि त्याच्यानंतरनं अ रात्र होत होती, आम्ही समुद्रावर समुद्र किनाऱ्यावरून परत आमच्या रूम वरती गेलो. आणि दुसऱ्या दिवशी अ मंदिर आहे तिथ ते एक बाप्पांचं वेंगुर्ल्याच्या पुढे त्या गावाचं नाव आता मला आठवत नाहीय. ते मंदिर पाहिलं ते पण खूप सुंदर होतं. आणि तिथं गेल्यानंतर मी फायनली थोडेसे फोटोज क्लिक केले आणि त्याच्यानंतर न नेक्स्ट बीचला आम्ही गेलो. आणि तिथे गेल्यानंतर न आम्हाला सकाळचं बीच पाहायला मिळालं. आता काल तर आम्ही संध्याकाळचं बीच पाहिल होतं. आणि सकाळचं दुसरंच बीच आम्हाला पाहायला मिळालं. आणि गर्दी काहीच
आणि सूर्यास्त या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला भरपूर एन्जॉय, करायला मिळाला तिथे,
हो खूप मजा आली आम्हाला, इन शॉर्ट सांगायचं म्हणजे, आणि मी शब्दात सांगू शकत नाही की, मला समुद्र इतका आवडला. मी रात्री झोपेत असताना असं वाटत होतं की, माझ्या पाया समुद्राच्या लाटा पण पुन्हा एकदा दास धडकून जात आहेत वगैरे ती फिलिंग होती. शेवटपर्यंत इतक छान वाटत होत म्हणजे असं म्हण
पण कस होत. नाही पण कसं होतं आपल्या वयाच्या मुलांसोबत बाहेर फिरायला जाणे ते एक एन्जॉयमेंट वेगळी असते. आणि फॅमिली सोबत गेल्यानंतरची एक एन्जॉयमेंट मजा ही वेगळीच असते. कारण की आपल्या वयाच्या मुलांसोबत आपण कोणतेही शब्द वापरले किंवा अ कसही वागलं. तरी ते एक चुकीच वाटत नाही जे की, फॅमिली सोबत गेल्यानंतर एक वाट त की बाबा हे नाही बोललं पाहिजे हे असं नाही वागलं पाहिजे. असं बंधन राहत नाही मित्रांसोबत गेल्यानंतर
हो म्हणजे आपलं खरं रूप असं म्हणता येऊ शकत. आपल्याला की आपल्या वयाच्या मुलांच्यात आपल्या वयाच्या मुलींच्यातच आपलं खर रूप बाहेर येत. जर का आपल्यापेक्षा मोठे असतील तर तिथे रिस्पेक्ट वगैरे ठेवावे. तो आम्ही तर फुल ऑन धमाल केली. तिथे की आमचे सगळे मित्र आमच्याच वयाचे आणि शिक्षक लोकसुद्धा अ याच्यामध्ये एक स्क्यूज कोणताही नव्हता म्हणजे त्यांनी दूरच होते आम्ही सगळी मज्जा करत होतो. इव्हन त्यांनी सुद्धा आमच्यासोबत काय-काय वेळेला गाणी वगैरे ते गा गाडी मध्ये असताना तो खूप मज्जा केले आम्ही या गोष्टीची.
वगैरे खाल्ली की नाही,
मी पहिल्यांदा मासा खाल्ला, कोकणात असताना आजपर्यंत मला माहित नव्हतं की मासा
ह
असतो कसा की, म्हणजे खायला कसा लागतो नॉन व्हेज तर मी जास्त खात नाही. पण कोकणात गेले आणि मासा खाल्लं नाही असं खूप कमी केसेसमध्येध्ये होत सो मी पहिल्यांदा मासा खाल्ला आणि खूप छान लागला.
कारण कस होत की माणूस म्हणत ना कोकणातून आलोय. मग पहिला प्रश्न तोच येतो, की कोकणातून आलोय म्हणल्यानंतर नमक मासे खाली. की नाही तिथं,
हो.. आणि तिथे बघितलं खूप प्रकारचे मासे असतात. खूप अशी माहिती मिळाली तिथे आम्हाला कि.. आम्ही गेलो होतो बॉटणीसाठीठी. आणि आमचं झुलॉजीचा सुद्धा अभ्यास झाला की इतके प्रकारचे मासे असतात, आम्हाला. पहिल्यांदा ऐकायला मिळाला आणि ह्याच्यातले इतके खातात आणि इतके नाही खातात. ते सुद्धा कळालं. पॉप्युलर कोणता आहे फेमस इन शॉर्ट.
हा, हा.. नाही पण कस होत आ ट्रिप गेली. मुलं एन्जॉय करतात. पण जेवढी. जबाबदारी अ शिक्षकांची असते.? ती मुलं पण तशी वागली पाहिजे, जबाबदारीनी कि बाबा. शिक्षकांना नाही का एकदम असं सहकार्य केलं पाहिजे. की ह्या ठिकाणी जाऊ नका. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका ते सुद्धा मुलांनी. आत्मसात केलं पाहिजे. की बाबा शिक्षक आपल्या चांगल्यासाठी सांगतायत. कि.. हे करू नका तिथे जाऊ नका. इथं एवढंच एन्जॉय करा तिथे जास्त दंगामस्ती करू नका हे मुलांनी सुद्धा त्या. पाळलं पाहिजे काही नियम. तरच, ते सहलीचं त्या ट्रीपची मजा जी असते ती मुलांना पण घेता येते, आणि शिक्षकांना पण मग अशी जबाबदारी सूट देतात. किंवा. ठीक आहे मुलं व्यवस्थित करत आहेत एन्जॉय वगैरे जास्त लक्ष देत नाहीत मग त्यावेळी शिक्षक सुद्धा.
म्हणूनच माझ्या डोक्यात हा पहिल्यांदा विचार आला की शाळेतल्या मुलांना समुद्रकिनारी का न्हेत नाहीत, आणि कळतं झाल्यानंतर ती जबाबदारी, ती जाणीव असते. सिनियर कॉलेजच्या मुलांना, जी की मी पर्सनली स्वतःला प्रश्न विचारला, की माझं वय लहान अस आणि मी शाळेच्या ट्र्रीप मधून इथे आलो असतो तर इतकी मज्जा मला आली का, जरी आली असती बंधनं किती असती. पण आत्ता मी आलोय सिनियर कॉलेजच्या स्टुडंट म्हणून तर, इथे मला इ इतक बंधन नाही आहे, पण मला जाणीव आहे. की मी कितपर्यंत एन्जॉय केलं पाहिजे? आणि कितीपर्यंत सहकार्य केलं पाहिजे शिक्षकांना, सो जाणीव असताना फिरायला जाणं ही गोष्ट सुद्धा फार महत्त्वाची असते, हे सुद्धा मला ति ते कळालं आणि ओव्हरऑल हेच मला तुम्हाला सांगायचं होतं? त्याच्यासाठी मी खूप अ म्हणजे एक्सायटेड होतो की, कधी मी तुम्हाला सांगेन.
आणि माझा वेळ घेतला तेवढा.
हो... दहा मिनटं झाले आपले बघता-बघता. पण खूप मज्जा आली, आणि आता आपण थांबूया इथे मला असं वाटतं. कि दहा मिनिटं आपले संपलेले आहेत, ओके. नक्की-नक्की, जर का कॉलेजची नसेल तर, नक्कीच.
ओके चालेल चालेल.
ठेवतो.
हो हो चालेल. म